हॅलो
हा आला बघा फोन
आला काय आम्हाला लावायला जमलं की ओ
अं आता काय करायचं सांग खाली सबमिट खाली गुण पडत्यात आता त्याला त्याला आता जर दहा मिनिटाच झालं तर पाच गुण टाकायच आणि खाली सबमिट म्हणून येतय मग वर कनी आणि वर अनेकदा सबमिट करा म्हनून येतय ते सबमिट करायचं मग खालचं गुण पिवळं पडलं कनी सबमिट झालंय म्हणायचं
सबमिट म्हणून आलंच नाही कुठं
आता नाही येत फोन ठेवल्यावर माझी आई
होय कर ना डब खर चांगली ये ते मग ते लेटर मध्ये घेता तर करून घ्या म्हणला हो किलो हे किलो मध्ये काय? लिटरमध्ये आओ लिटर मधलं स्वस्त येते महाग येते स्वस्त येते आण किलो मध्ये महाग येते तेरा किलो
हम्
किती किला आहे पंधरा मग हे जास्त आहे लिटर पंधरा लिटर पंधरा लिटर हाय हे आणि ते तेरा किलो येतय व्हय एक किलो मध्ये तेलाचा डबा ग बावीशे पन्नास ला
कसं आहे तेला चा डबा दर लई वाडा लागणार आहे मग म्हणून आता लॉकडाऊन पडणार हाय हॊ ना
पन् घेतल बाई मी एकदा डबा आणला रू बाळू
हा
ते पण ओ ते पण पोती घेऊन ठेवायच हा ते कानी दुसरा स्टॉक आहे ते पंछीवीशे चोवीसशे पर्यंत जाणार आहे जाणार आहे बघा
मग आम्ही पण आणून ठेवतो बाई तेलाचा डबा हॅलो तर काय ग दर वाढल्या म्हूणन तेच आईना ना म्हणलतो म्हूणन अशी लॉकडाऊन आता पडणार ते युद्ध संपणार नाही म्हणतात लगेच
पडणार आहे ग
कधी पडल त्याच गॅरंटी नाही
काय करायच
खरच युद्ध संपत नाही तर पण काय खरं नाही मम्मे
होय होय तोपर्यंत जातय मग आम्ही तिघ हाय किती तेल लागणार हाय हे आरत्याच लावून ठेवतोय नव भद बर सगळ्या देवास नी
असुदे हॊ आता थांबवायच जरा लॉकडाऊन संपूस तवर कारण सगळं बंद होणार तवा पण सगळं बंद होणार खायला जरा आन मिळायची पंचायती ते
होय तिनी देत नाही आम्ही राबतोय ह तिनी देत्यात आम्ही काढतोय म्हण आम्ही राबतोय हम हॅलो ह म
मंग कायं जेवणं केलं हायंसा
कांहींच नाहीं बाई आंता कायं केलंत कोणांच्या दोन अडतीस मिनिटांत
होयं आणि आंठ मिनटं बोलं की
कुठं लावलां सा
हम्मं
आणि आमटी कायं करायचं वरणां हायं लांल डाळं हांय जे हांय मगं
मांजार आमचं किती कडवां हाता हात ठेवलं की नाहीं रुपाटं त्यांच्यावर हात ठेवणारं म्हणते त्यांच्या हातावरांत ठेवायचां नाहीं
बघं
त्यांच्या वरं हात ठेवणारं म्हंण ते मी त्यांच्यावरं आणि काढूंन ठेवते राग उटुंण जायंना कायं करायचं सांगते हांय बाहेर बसल्यां बोलतं
अशोकांला
आल्यांत आंता
आहेतं कायं चांगलं
हम्मं हम्मं हम्मं तो दिवसं उगवतं नाहीं मंग आणि कायं मंग
चचांलो असणं दोन तरं खिरकिली
द दे हं
तो कुठे राहतो.
अजूंन झाले नाहीं बोलांली नां झाले अजिबांत मायांसगं बोलायंच नाहीं पहिल्यां सकाळीं संगत सले एकलंकडे येणारं चं नां मी सांगते अजूंनले अजिबांत माझ्यां संग बोलायचं नाहीं तुमचां माझां कांहीं संबंध नाहीं.
ना ना आणि
जगां जां फिणारलां झालं
वाटलं चं
मम्मी ते कार्यावर नाहीं म्हणूंन माहित नाहीं.
त्यां कुठंच्या नांव की दे धरं अच्छा
तो भांत कां खाल्लां नाहीं जेवणाहीस कां
हॅलो
कोणं
मंग आणि कायं?
कायं नाहीं बोलां
आम्हीं भाकरी केली, आहे भाजी केली, चपाती केली, चपाती नाहीं. डाळीची आमटी केली. डाळीची आमटी, घेवड्यां शेंगांची भाजी, भांत भाकरी
बघां
केला
बघा
पांजरा आलतं गेलं येऊन.
काय ते?
पाणी जरा आलतं खालच्या गलीला
गेलं मग?
गेलं ह् ह, काय कोरोना नं गं बाय
काय नाही बाई आता, गॅसच पण अवघड हाय,,, हाय ती पण टाकी संपत आली. व्हय बाई,, व्हय, आता तुम्ही येणार इथकी येणार, तिथन पंचेचाळी दिवसांन म आम्ही घेणार मग,, हे गॅस घरातलं मी आईला गण्यात न्यायला संपवा लागलोय वय
काय करायचं सांग, मग गॅस सपला तर काय करायचीस तू?
मु चूल पण नाही घालायला.
चुल बी नाही घालायला जागा.
होय होय.
व्हय चुलीवर बसून जेवाण करायच
व्हय, हॉटेल ला जाया
हाटेलला जाणार, हॉटेलं बंद झालीत लई दिवसापासनं
कुठली कुठली हॉटेल बंद वायल्यात, वय वय बाई.
गॅस ब ज्यांच गॅस नाही. त्याने हॉटेल बंद केली की,, जांच चुलीवरची हायत ती चालू आहेत नुसती.
मग चुली घालून चालू ठेवायंच म्हणतो मी.
अगं धूर काटतय, परत प्रत्येक हॉटेलात तनी सोय नसत्या
हा
चुलीला,,, आता फायव्ह स्टार हॉटेलत नी काय चुलीवर करतील? त्यांच डायरेक्ट हे असतय. इलेक्ट्रिक होय मम्मे काढ त्यज्यावर चा कराय एतोय इलेक्ट्रिक शिगडीवर.
कायतर कराय तेन
काय बी असं आमटीला पाणी उसळून घेतलीस तर चालतय, शीजत ठिवलीसतर असं चप टि भांडीं वापरायचं गं त्यज्यावर.
होय होय.
आहेत की तुमच्यात चपटी पातीली त्ये शिरच्या येत का तुझी पातीली त चपटी ह त्यात भात बीत लावलीस चालते मम्मे कुकर चालतय त्यज्यावर,, आमच्या मा त्री झाली इलेक्ट्रीक शीगडी होय, किती मिनिटं झालं?
काय?
स सात मिनिटं झाल्यात. अजून तीन मीनीटं, अं सातवीत आलय.
चमणं
अ ते आता फोन ठेवलीस का नाही,, तू कट कर फोन. नंतर ना दहा झालवरंनं,, कट किलीस क नाही खाली गुण म्हणून पडते, त्याच्यावर पाच वर दाबायच, दहा मिनटं कंप्लीट झाल की. मग खाली संमिट म्हणून येते, त्याच्यावर दाबायचं, ते दाबलस की नही, वर निळ्या अक्षरात, एक समीट म्हणून येते, कोपऱ्यात वरलीया.
हा.
त्याच्यावर दाबायचं, मग झालं ते
कुठं तर कामाला गेलेलं बरं, पगार तर पडल, हे काय म्हणे ग बाई, मनवा
अगं आता संग तुझ्याच न वळकी नईत, म्हणून का अशा वळखी असल्यातर पाहिजे नही, एका फोनला शंभर रुपये कोण द्याय, लागलगं मम्मी तूला?
खुळेहेत व्हय लोकं, शंभर रुपये द्यायला, अजून पण विश्वास नही माझा.
विश्वास नही तुझा? ह्हम्म ह्म. आसं काय, बोलू नको ग, माझे आई. असं काय बोलू नगं, आम्ही कूणीच फोण नई केले, आजून.
हा हा हा आता हे कुणी चालू तुझे फोन
व्हय, झिरो- झिरो सेकंदाचीच, नावं आहेत.
बग.
म्हणजे ते हे झालं गं, का मला समजलंच, नही.
म आणि वाढवकी, चालत नही काय?
नाही, तेवढ वीस टॅक्स, त्याच्यावर लिहलेला य ना ओ वीस, वीसच्या वर चालत नहि आण ते, रिफ्रेश करायचं असल, दिदीन मला सांगितलं नाई, पहिल्यांदा ते, करायचं, ते. त्यांना ते, मी व्हय-व्हय करीत गेलो, ते माझे नऊ, फेल गेल्यात. येऊन जाऊन एक हाय चांगली आणि एकांचं करणार ज्याच त्यात पाच हाय, काय मिळा- मिळाले नाही, मिळाले राहील.
होय- होय
त्यात पैशे दिले मी, कुणाला
कायच?
बड-बडायची कामं, तेवदि केल्या. ह्म. आता?
सात चोपण का? व्हय?
हम्म. मग, आइचं कस काय?
हाय, बरय वाटत आज? काही दुखाल नही नव्ह रे, दादा? नाय. नाही ना.
नाही न्हवं?
माज न महेशच्या मोबाईल वर, पण करतो काय, बळ?
मागण करकी त्यांच्या फ़ोनवर, माझ्यावर अजून आता काल एकदा केलतीस, आज एकदा केलतीस, अजून माझ्यावर तीन वेळा कराय चालतेय तुला, दिदीच्यावर अजून केली नहीस नव्हतना?
नाही केल.
दिदीच्या वर, चार-पाच वेळा केली तर चाल
किती वेळा म्हजी, कव्हा आजच करायचं, का उद्या दोन-तीन वेळा?
आज-आज बी चालतय, उद्या बी चालतंय, कधी बी कर, आता झोपूस तर, माझ्यावर आ ण एकदा केलीस तर चालतय, त्यांच्या फोनवर, दोन वेळा कर. परत दीदीच्या फोनावर एखांद्या टायमाला कर, म्हणजे होत्यात, तुझी पण सात-आठ.
बरोबर
हा ये ये ये हम्म
ए विर्या, हे सुजाता ताता करत बसल होत. बाळ भांडखोर व्हय ग बाई. बाळ म्हणल, ए सुजाता.
ए सुजाता म्हटल, काय करायच सांग.
बाबा बोलणार आहेत म्हणाव विरुला दे कि. आणि काय मग.
काय माय आणि, बघ दहा सेकंद झाल का. व्हीत आलय बघ. लई पण वाढल की आपोआप डिस्कनेक्टिंग होतय ते.
दम
नाही अजून जरा कमी आहे.
नाही अजून नऊ अठरा झाले.
मिनिट, वीस मिनिट कमी आहेत. वीस चाळीस सेकंद कमी आहेत. ह ह काय खायलयास.
काय नाही.
काय तर खायलास अस काय आवाज यायलाय.
नाही बाय.
नाही अ, हा हा
कशाईच फोन आलता काय?
होय.
हा मग, हॅलो हॅलो.
हा चालूय ना, मी म्हटलो कट झाला काय म्हटल. शेचाळीस झाले, अठ्ठेचाळीस झाले, पन्नास वर आले. आणि दहा दहा सेंकंद राहिल्यात.
होय.
झाल्यानंतर काय करायच म्हटलीस.
झाल्यानंतर खाली गुण टाकायच.
हा
गुण पडत, अपोआप येतय त्याच्यावर. एक, दोन, तीन, चार, पाच पर्यंत आकड असतात. पाचव्याला दाबायचा.
मग सबमिट म्हून खाली करायच ते दाबलीस
मी पहिला फोन कट करायच काय?
हा तू पण कट कर. आणि कर ते.
त्यामुळ दहा झाल.
ठेव की आ